हॅलो हॅलो हा ताई.
हा बोल.
हा. अगं मला ते पर असू दे की, अहो चालतंय की.
हा बोल.
चालतय ना ओ तुम्हाला आव जाव काय ताई म्हणायच चालतंय न्हव? अ मला का नाही ते अंड्याच केक होत कनई ते अंड्याचा केक आपण स्पॉजी केक बनवतोय की नाही म्हणजे असं एकदम सॉफ्ट सॉफ्ट केक असतोय त्यो, एकदम भारी लागतोय. असं मोकळा मोकळा असं बीना हेज म्हणजे त्याला काय ते वर क्रीम वगैरे नसत्या तसला केकची रेसिपी सांगणार काय?
विदाऊट क्रीम हा.
हा विदाउट क्रीमची ती रेसिपी सांग की.
हा घेतो की सांग की.
हम्म हम्म चालतंय. अंडी
चौघांना चौघांना पुराला पाहिजे केक. म्हणजे असं चार जणांना खायला यायला पाहिजे. त्या हेन सांग असं.
अर्धा पाव केजीचा पण भरपूर होतंय केक.
होतंय काय?
हम्म.
अर्धा पाव केजी म्हणजे किती?
एकशे पंचवीस ग्रम.
मग ते लई कमी होणार.
नाही नाही ते साखर आणि ते दोन्ही मिळून अर्धा
अर्धा किलोच तयार होतंय काय? हा हा हा मग मग, त्यासाठी काय काय लागणार? हॅलो हॅलो.
काय लागणार? हा हा. काय लागणार? हा हा सांग की.
मैदा पाव केजी.
मैदा पावशर.
हा पाव केजी हा आणि अ साखर पाव केजी.
साखर पावशर हा.
हं आणि अ बेकिंग पावडर एक चमचा.
सोडा वापरायचा? सोडा वापरला तर चालत नाही काय? बर बर बर बर. मग बेकिंग पावडर हा.
हा.
बारका चमचा वापरायचा काय?
हा नाही ते असतात की.
हा ते असतय सेट असतोय. चमच्यांचा त्यातला वापरायच काय? हा हा हा.
आणि एक चमचा
अ इसेन्स कुठला पण वापरला चालतोय? का व्हॅनेलाच वापरायला? व्हॅनिला चांगला काय? बरं व्हॅनिला वापरतो. हम्म
आणि अंडी अं
हम्म किती घ्यायचे अंडी
अंडी पाच अंडी
पाच अंडी लागणार काय? मग मोठी लागतात का बारकी लागतात का असं काय नाही??
छोटे असतील तर सहा मोठे असतील तर पाच घालतेत.
बारके असल्यावर सहा आणि मोठे असले तर पाच घेतो. हा हा आणि
आणि नाही आणि एवढेच. आणि आता हे काय करायचे आहे ते? हा साखर आणि हा साखर आणि अंडी फोडून घ्यायची आधी आणि मिक्स करायचं.
मग पिवळा पण त्यातच टाकायच
त्याातच?
म्हणजे बाजूला काढायचं नाही काय?
नाही नाही राहायचं बीट त्यात काय आणि मिक्सरमध्ये करणार?
काय चमचा न हलवलं तर चालत असेल की,
नाही खूप वेळ लागते मग ते साखर विरघळत नाही.
होय काय? मग साखर पिठ्टी साखर वापरली तर चालत नाही काय?
त्याला फेस येत नाही म्हणतात ते तसं.
होय काय? मग पिट्टी साखर वापरायचं मग त्यापेक्षा.
पिट्टी साखर करायची आणि काय करायचं? मिक्सर ला करायचं, हे अंडी आणि हे. मिक्सरला फिरवायचं थोडं थोडं तेच
हा हा हा हा. मग ते एकसारखं एक जीव बनव बनणार होय ना तयार होणार. अंडे आणि साखर
तेल पन्नास ग्रॅम घ्यायचं. ते विसरले सांगायच.
किती तेल पन्नास ग्राम काय आपलं खायचं तेल. हा रेग्युलरचं तेल, हा हा हा. मग ते मिक्सरला बारीक केल्यावर काय कराय
हे सगळं मिक्सर ला फिरवायचं. ह त्यात लायसन्स घालायचं
त्यातच घालायचं व साखरआणि हच्यात ते अंड्यातच वनेला
ते सगळं झालं कणी पहिला व्हॅनिलाशन घालायच आणि तेल घालायच.
तेल पण मिक्सरमध्येच फिरवायचं.
मिक्सर ला नाही फिरवली तरी चालतय.
मग नंतर ते बाहेर काढल्यावर भांड्यात काढल्यावर तेल घातलं चालतय.
चालते चालते. मिक्सर हा ते हलवायचं. आणि बेकिंग पावडर आणि मैदा चाळून घ्याय
मैदा चाळून घ्यायचं ते दोन्ही एकत्र चाळायचं हा.
आणि हळूहळू हेच्यात घालून हालवायचं.
म्हणजे आपण ते तयार, केले की नाही ते आता अंड्याच किंवा ते तेल तेनचा घातलेल्या तेच्यात ते मैदा घालायच.
मैदा आणि बेकिंग पावडर मिक्स असलेलं, घालायच हळूहळू घा
ते सगळं मिक्स करायचं काय. आणि म त्याला फेटायचं काय परत?
नाही नाही चमच्यान कशानतर हालवलं तर चालतंय तसं.
चालते काय फेटत राहायचं काय एकसारखं, त्याला मग दुधाचा वापर यात नाहीये काय.
नाही नाही एक सारखं म्हणजे कसं ज्या साईडून फिरवते उलटं फिरवायची नाही.
म्हणजे उलट दिशा त्याला करायचीच नाही. अजिबात एकसारखं मग ते किती. किती वेळ तरी साधारण फेटायचं?
एक दोन मिनिट, दोन तीन मिनिटं.
बास होतंय तेवढं.
बासते बासते खरं गुटळ्या राहयला नकोच हा. ते ते अंड्याच ह्या गर्दे ने तेग आहे.
ते प तेन गं तेन जास्तीत जास्त लवकर होणार.
बिटर्न हा बिटन बीटन लवकरं करायच.
चमचान ते म्हंटलं कि लई वेळ लागणार आहे ना. हलवाला ते हा मग ते एकसारखं हालवून घ्यायचं. एक पाच मिनिटं हलवलं तर, चालत असेल की.
हा बस होते आणि त्याला बबल्स तयार होतात लगेच.
म्हणजे त्याला बुडबुड येणार.
हा आणि आणि काय करायचं हा. ओव्हन नसेल ना, तर वाळूत घ्यायचं तापवायचं वाळू.
मग ते वाळू केवढी घ्यायची तरी असं.
वाळू काय खाली लेअर होईल एवढंच की. नाही नाही असं एक इंचाच हेर कुकरच्याड कुकरमध्ये
कसली वाळू, काळी वाळू, पांढरी वाळू कसली वाळू घ्यायची.
चालत कुठली जी पण असेल ती, फक्त त्यात खडे नको बारीक वाळू हा बारीक वाळू.
वाळू पाहिजे आपल्याला मग ते वाळू कशात ठेवाय म्हणजे
कुकर मध्ये, कुकरमध्ये गरम. कुकरच्या रिंगी काढायची हा रिंगी काढायची आणि शेट्टी पण काढायची.
शिट्टी पण काढायची.
रिंगी काढायची, शिटी काढायची कुकर मध्ये वाळू पसरवायची खाली
पसरवायचे हा हा हां.
स्टँड ठेऊन कणी, किंवा तसच. तेवढं स्टँड ठेवून म्हणजे, त्यात ते भांडं ठेवायचं.
हम्. म्हणजे आपण केक करणार ते, भांड त्या स्टँड वर बसायला पाहिजे असं वाळू. खाली थर घालायचा म ती वाळू आधी गरम करून घ्यायची का नाही?
घ्यायची गरम करून घ्यायची, कुकर पूर्ण गरम करून घ्यायची. ते सगळंच गरम करून घ्यायचं. कुकर वाळू ते सगळंच ला लावायचं आधी. एक पाच मिनिट प्रि हिट करायचा हा प्रि हिट करून घ्यायचं.
ते त्याला झाकण लावून, गरम करून घ्यायचं काय.
हा ते, मी शिट्टी काढायचं आणि रींगी.
तेच की कुकरच म्हणजे, वरचं झाकण लावून.
हा, सगळ हा सगळंच गरम करून घ्यायचं.
गरम करून घ्यायचं, आणि मग ते मिश्र किरण नसते आपण आता ते, केकच केलोय कणी मग ते कशात वतायचं. मग त्याला काय लावायला लागतंय, काय खाल्ली काय असं काय.
खाली तूप आणि मैदा, बटर पेपर असेल तर बटर पेपर. आणि नसेल बटर पेपर तर, तूप लावायचं. तेल नाही लावायचं, तेलाच टेम्परेचर कमी असते. तुपाच जास्त असते.
होय काय, आणि मग तेच्यावर. मग ते बटर आपण तूप लावलो किंवा, बटर लावलं तर चालत असेल की. तवा बटर नाही चालणार. चाल मैदा मग असं म्हणजे, उरत.
हा स्प्रेड करायचा, आणि उरलेला मैदा खाल हां दे जा.
हा हा हा हा हा.
एक चमचाभर त्यात टाक हम्म. आणि त्यावर हे, हां.
हा हा हां. आणि मग ते असं तेच्यावर सजावट. कोन काय करायची काय.
त्यावर लगेच. अ ते काय करायचं. जर चेरी घालायचं असेल म्हणजे टुटीफुटी. तर पाण्यातन काढायची, चेरी टूटीफुटी.
पाण्यातन काढायचे.
हा पाण्यात भुजून काढायची होय. कलर असतोय ते कलर हे,
निघून जातोय काय.
केमिकल असतंय हा ते, केमिकल शेकला खराब होतंय. मग त्यात पाणी असतय गं काढायची अशी,
हम्म. मग ते मिश्रणातच घालायचं, काय वरच घालायचं.
अरे घालायचं आणि, चोकोचिप्स घातले तरी चालतंय.
हा हा हा हा हा. ते घालायचं,
हा, चॉकलेटचं तुकडे करून टाकायचं.
चालते काय, हम्म हम्म. हम्म हम्म हम्मम्. आणि मत्या मत्या. तेच्यावर झाकून मग ते कुकरचं.
हा बारीकच ठेवायची फ्लेम. वीस मिनिटं वीस, वीस मिनिटं. वीस मिनिटं ते पंचवीस मिनिटं हम.
मग ते आपोआप शिजते ना, कुकरच शिट्टी नाही फक्त कुकरच पण टोप. पण लावायचं.
हा खूप टोकदार लावायचं आणि शेवटी चाकू घालून बघायचे नंतर लास्ट.
मग जर चिकटला चिकटलं नाही तर, समजायचं की झालंय.
बंद करायचं आणि तसंच, ठेवायचं एक दहा मिनिटं.
हां. मग त्याला ओपन कवा करायचं.
तेच लगेच काढायचं नाही, आणि एक दहा मिनिटांना मग बाहेर काढायचं. आणि त्यानंतर एक दहा मिनिटं. ते न्हव गार झाल्याशिवाय भांड्यात खाली.
येतच नाही काय, मग त्याला कड न असं काढून. मग ते उलटा करायचा काय.
हां.
हम्म हम्म हम्म मते गार झाल्यावर निघत असेल की.
परत ते साखरेच ओल ओल वाटाय लागल
हम्म.
तर काय करायचं माहिती. तो गरम कुकर आहे ना, ते भांडच आडायचं बाहेर. हा आणि तो गरम कुकर आहे ना त्या भांड्याच्या वर तसच ठेवाय.
आ म्हणजे ते ओढून घेतय.
वडून नाही वडून नाही ते वरच गरम आहे ना ते त्याला पण लागत्यना.
हम्म हम्म हम्म हम्म हम्म.
ते पण जरा किसमीस.
होय का हम्म हम्म म झाला तयार आपला केक.
हा हा.
हम्म हम्म मजी चालतय म्हणजे चार चार जणांसाठी पुरतया नई. किती वेळ लागतोय तरी तयार करायला? केक.
हेच की त्या करायला एक दहा-पंधरा मिनटं आणि न्यायला एक-अर्धा तास.
म्हणजे अर्धा अर्धा पाऊन तासात आपला केक
पाऊन तासात केक तयार होते
केल्याव चार चार जणांना.
मी थांबते हा थांबली होती.
चालते चालते.
आठ जण खाऊ शकतात.
कोण बघतो तेन हम्म उम्म.
हम्म सांगते आणि जे भांडे छोटे असेल तर दोन भांड्यात करा.
बरं बरं बरं चालतय की चाल.
हा नाही तर मोठ असेल तर एका भांड्यात नाही तर छोटा असेल तर दोन भांड्यात. चाललब.
चालते चालते करूनब करून बघतो करून बघतो हम्म. चालतंय चालतंय, चालतंय ठेऊ काय? काय नाय चालत्य चालत्य ठीक आहे ठीक आहे.
होय आ हा.